हॅलो हा आवाज येत आहे ना हा येतोय की बोला कि यायलय-यायलय. काय नाही बघा जेवण
हा नाही बघा अजून, आता जेवणार तुमचं.
नाही मी पण बघा
हा-हा,
हा, आता रेसिपी विषयी बोले की कायतरी होय पाऊस आता आज नाही बघा दोन दिवस होत ता,
हा-हा होय काय, हा हा आमच्याकडे पण आता चार दिवस झालं ऊनच चालू आहे,
हा-हा-हा-हा आता काय सांगाता येत नाही हो एकदा ऊन पडतोय एकदा पाऊस काही सांगताय,
होय पावसा आहे असं वाटत टायलाच नाही कडक ऊन पडलंय,
हम्म होय-होय. बर पाऊस आता पर वाय उडम मोठा झाला आमच्या इथ ते असं वाटलं पावसा सुरू झालंय की काय पण आणि लगेच दोन दिवसांना आणि लगेच उन पडले म्हणजे
होय होय आमच्याक आम तसच झालंय एकच दिवसा पाऊस पडला त्याच्यानंतर आता उन्हाळ तस उन्हाळ
हॅलो
हॅलो
सवा हॅलो
ह या लागलाय म मधी मधी कठवाय लागलाय.
तुमच्याकडं प्रॉब्लेम झालाय म्हणजे आज ये झाला मगग
होय का ह म्हणजे हा आता माझा आवाज ऐक लागला तुम्हाला? कुमचा पण यायला लागलंय.
हा नाही जर असं बाहेर वगैरे बसला असला क नाही ते वाऱ्याच्यामुळे अरेंज हे हो
हा नाही नाही आताच बसले ते प्र्म होत त्याच्यामुळे तसं होत असेल
हा हा मग काय मला म्हणजे काय झाले माहिती आहे काय मला एक रेसिपी पाहिजे तुमच्याकडून म्हणजे जी म्हणजे तुम्हाला जी कोणती म्हणजे असं मला पाहिजे स्याच तशा पण तुम्हाला कोणती म्हणजे असं येत्या वगैरे ते मला पाहिजे होते
ह म ह अस मग केकची रेसिपी आहे सांगू काय हा म्हणजे आम्ही कस आता ह हे बाहेरच्या केक मध्ये कसं केमिकल वगैरे घालून ते क्रीम तयार कर करतात ना त्याच्यामुळे मग आम् काय मी काय करते माझ्या मुलग्याला केक जास्त आवडतय
हम्म हम्म
मी त्याच्यामुळे काय करते बिस्किट आणते आणि बिस्किटापासून केक तयार करून देते त्याला
हा हा हा हा
ते काय करायचं बिस्किट घ्यायचं ते सगळं बारीक फोडायचं त्याच्यामध्ये एक वाटी दूध, थोडीशी साखर घालून मिक्सरला तेचं ईडलीला आपण कस बॅटर तयार करतो
हा तसं हा हा हा.
घालून ते बॅटर तयार करून घ्यायचं.
हा हा.
ते पाणी वे असं एका भांड्यामध्ये किंवा कुकरमध्येध्ये पाणी ठेवून, एक पंधरा वीस मिनिट वापरून घेतला, तर मग तयार होतंय केक. ईनोचं एक पाकिट घालायचं आणि ते सगळं मिक्स करून ठेवला ना, इन्स्टंट तयार होतं.
हा म्हणजे कसं होतंय, बाहेरचंपण म्हणजे अं जे असतंय ते कस बनवलंय किंवा काय बनवलंय हे पण आपल्याला समजत नाही. आपण घरगुती तयार केलेलं लगेच पण होतंय आणि चांगल पण
चांगलं असतंय आणि म्हणजे कसं आपल्याला कुठलं बिस्किट आवडतंय त्या बिस्किटापासून आ पण तयार करु शकतोय आणि होय आणि ते बाहेरच कसं त्याच्यामध्ये केमिकल वापरूनच ते क्रीम वगैरे तयार केलेले अस
हा होय.
ते खाताना पण आता वेगळं चवीला वेगळं लागत आहेत. त्याच्यामुळे शक्यतो बाहेर आणण्यापेक्षा घरीच तयार केलेलं चांगलं.
चांगलंय होय. म्हणजे असं रव्या रव्याचा पण होतंय ना केक.
हा रव्या रव्याचंपण होतंयच, पण मी कधी ट्राय केला नाही. पण बिस्किटचा छान होतोय, खायला पण चांगला हो तोय आणि शरीराला पण चांगला.
चांगला होतंय होय होय, रव्याच पण सेम च आहे. म्हणजे रव्यामध्ये काहीतरी बहुतेक थोडंफार दही घालून थोडी साखर आणि ते मिक्स कर तात आणि थोडं इनोचं म्हणजे इनो म्हणजे हेच आहे थोडा सोडा, पण ते आपलं बॅटर तयार होण्या वर इनो किंवा सोडा वगैरे घालून ना, हा वापरता म्हणजे ते बॅटरपण तयार होत नाही हो असं हाय. ते रव्याचं पण म्हणजे कनी अस स्पणजी होत एकदम अस म्हणजे छान होतय आणि वरती आपल टुटी फुटी घालून ते पण छान होते म्हणजे सिम्पल आहे ते पण रेसिपी आणि थोडंस आपण कनी ऑइल घालायच.
हा आणि हे कस घरच्या साहित्यामध्ये होते ना आप आपल्याला उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये जे होत
होतय होतय म्हणजे मुलांना आता कनी कसं पावसाचं वगैरे काय तर खाऊ वाड ते म काहीतरी इंन्स्टंट वगैरे बनवलं ना
हा बरं पडतय ते खायला द्यायला. आणि बाहेरच देण्यापेक्षा घरचच दिलेलं बरं.
होय आणि ही पण एक रेसिपी छान वाटते म्हणजे कसं समजा अ रव्या भिजून त्याच्यामध्ये जरा अर्धी वाटी दही घालून. आणि थोडासा सोडा घालून ते जरा भिज वत ठेवायच एक दहा पंधरा मिनटं आणि भिजवली की त्याच्यामध्ये आप आपल्याला जे आवडीचे म्हणजे तुम्हाना कांदा परत अ टॅमॅटो थोडी जशी कोथिंबीर जा वगैरे घालून ते आपण आप्पे
हा हा ते पण इन्स्ट्स होतात म्हणजे मी मी रव्याच इडली तयार करून बघितले पण आप पे अजून केलं नाही.
नाही ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. म्हणजे काय करायचं रवा एक वाटी घ्यायचा आणि अर्धी वाटी ती त्याच्यामध्ये दही टाकायच. दही टाकलं की ते मिक्स करायचं. मिक्स वगैरे केलं की म कनी त्याच्याम थोडसं पाणी घालुन मिक्स करायचं आणि ते करइस्टला ठेवायचं. पंधरा वीस मिनिट रेस्टला ठेवलं की त्यानंतर मग पंधरा वीस मिनिटानंतर आणि मग आपल्याला कसं पाहिजे ेड घट्ट झा असे क थोड पाणी घालायचं म्हणजे रवा वगैरे व्यवस्थित भ भसतोय मग तुम्हीर अर्ध तास ठेवणार असेल किंवा पण तास तुमच्या ह्याच्यावर जसं म्हणजे ठेवचेला तस छान हो त आपेल म जरी अर्धा पन तस ठेवला थोडस जरा नक सोडा घालायचं त्याच्यामध्ये इनो वगैरे काही वापरायचचा नाही कारण इनो खूपच म्हणजे हाय हात त्याच्यामध्ये खूपच सोडा असतो वगैरे मग थोडासा जरा सोडा वापरायचा आणि जरी नाही वापरला म्हणजे फुगण्यासाठी हो थोडेसे मग थोडासा वापरायचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि तशी आपे पात्रात्मक ते तेल जरा सगळीकडे सोडून मग ते आपे हे केले ना तरी सुद्धा छान होतात किंवा तुम्हाला जर कांदा टॅमॅटो वगैरे घालून जरी ते पण छान होतात असशी जरी केला ना तरी खूप चव लागते त्याला हा म्हणजे तांदळाच्या आपप्यापेक्षा पण रव्याचे आपे म्हणजे त्यांनी टेस्टी लागतात. असंय हा म्हणजे लई पण काही साहित्य नाहीच ओ अ रवा दही- आणि आपलं मीठ आणि थोडस सोडा असलं तर चालतया. जरी तुम्ही लई उशा ठेवला त सोडाची- पण काही गरज नाही मला वाटत.
होय काय ह म्हणजे भाज्या आमच्या- आवडी प्ररमाणे घालायचे काय-
हा हा भाज्या घाला तुम्ही परत वगैरे म्हणजे असं कांदा, टॅमॅटो, मिरची- थोडीशी बारीक चिरलेली कोथं- पण असलं तर खूप छान लागते ते जरी- तस नसते तर जर तुम्ही तसं जरी- केला तरी खूप छान लागते ते.
म्हणजे जर असं भाज्या वगैरे भाज्या वगैरे कट करून घातलं तर मग चटनीची गरज-
नाही नाही नाही नाही आणि तुम्ही असं जरी केला ना तरी तुम्ही म्हणे- केला किती छान लाग म्हणजे- तोंड तोंडाला टेस्ट- वगैरे येते त्याची- असं काही नाही हा म्हणजे तसं पद्धतीने पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा म्हणजे मुलं आवडीनं खातील.
हा हा बघते बघते.
होते तांद्याळाच्या वगैरे पिटाचं करायचं म्हल- तर एक दिवस त्याच्या घालवायला लागतोय. आणि मुलांना जर आता समजा मला आपे वगैरे खाउ- टेस्ट आल्या म्हणले की हे म्हणजे इंस्टंट चांगलंय.
चांगलाय होय आणि लवकर होते ना कमी-
हा लवकर पण होते असं कमी साहित्यामध्ये असं की नाही की बाबा ह्याला वगैरे- कीती दिवस भीज- वा किंवा- मिक्सरलाला लावा. असं पण नाही आपण मिक्सरला वगैरे- काही लावायचं नाही. डायरेक्ट आपण एक- का पंधरा वीस मिनिट ठेवलं की रवा- भिजून द्यायचा चांगला भीजलाकी- अर्धा तान कयला घ्यायचे किंवा पंधरा वस मिनिट नंतर जरी केले तरी चालतात खूप छान होतात आपे होय खूप छान होतात एकदा ट्राय करा तुम्ही होय कारण मी माझ्या मुलगीला समजा काय खात नसल ना की क मी लगेच इ लगेच करते पंधरा वीस मिनिटानंतर एवढं की जर लहान आहे त्यामुळे सोडा घालायच जरा मी कमी करते आणि कस लहान हा म्हणजे कस लहान मुलांसाठी सोडा जरा आहे ना पण एक आपण किती घालायचं एक ची मुठभर लई पण नाही चिमड फक्त एक प्रकार म्हणजे अ फुग फुगते ना सोडा घातल्यावर आपण कसे भजी करताना एक प्रकार म्हणजे लगेच आपण फुगतात बघ गाभजी म्हणजे सोडा वापरतो तसच एक प्रकारच आहेेते असंय ह म्हणजे भजी पण करायला एवढं टाईम लागतो तेवढं ते करायला टाईम लागत नाही
ह म्हणजे सोडा घालणं ऑप्शनल आहे काय म्हणजे आपल्याला पाहिजे तर घालायच
तुम्ही मग काय करायच सोड जर समजा तुम्हा ज घालायच नसेल त अर् एक तास निवांत ठेू शकताय म्हणजे कसं आणि न कळत घालायचंय हा सोडायची गरज लागत नाही न कळत घालायचंय लय तर कुठे थोडी घालायच ण चमचावरर म्हणले किंवा अर्ा चमचा असं काही नाही थोडासा फक्त हा हा चालतय म्हणजे व्यवस्थित अस बॅटर तयार होऊन पनी खूप छान म्हणजे कने नुसते जरी तुम्ही बिना चटणीचे जरी मुलांना खायला दिले तरी ते आवडे आवडीने खात म्हणजे अस तुपट पदार्थ कसा लागो हा हा अस कस तुपट पदार्थ कस आपल्या तोंडाला लागतो ना म्हणजे अस टेस्ट येते बघा त येते मुलांच्या म्हणजे काय स फेक दे क का अस का होत नाही आपल्याला पण आप णण का बिस्किटांचं कसं असत की शेवटी तो मैदा परत त्याच्यामध्ये शुगर आली ना शेवटी त्यामुळे तेव जरा असे तर पण छान हो म्हणजे हेल्दी पण होते. आणि हे पण होते काय प्रॉब्लेम नाही आहे एकदा तुम्ही पण ट्राय करा बघा कसं होते काय होते. ते होय हा रेसिपी छान ही पण तुम्ही पण सांगला ण छानच आहे सोडा कारण मुलांना कसं मुलांच वेगवेग पद् त्यांना आवडतात खायला वगैरे जास्त त्यांना पाहिजे असते त्यामुळे असं कधी तर आपल्याला पण म्हणजे बाबा करूया नाश्त्याला पण छान आहेतय. म्हणे नाश्ता वगैरे जरी केला ना हो छान आहे म्हणजे तुम्ही आ ट्राय करा आणि मला सांगा मग.. चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हा हा ठेवा ठेवा..